बोलायला लागते त्या माजना
हम्म काय बोलू
नाव सांग तुझं.
दीपश्री सुरेश पाटील.
काय करतात तुम्ही? दोन
आम्ही व्हय हाऊस वाईफ आहे आता सरकार आम्हाला तीस हजार रुपये कमीत कमी पगार द्यायचं सांगितलंय घरात काम करणाऱ्या बायकासनी. घरच्या गृहिणीला. त्यामुळं सगळं काढून ठेवा आता पैसे.
मला असं वाटतंय सगळं आलेलं माघारी जमा करून द्यायच काय करायचं ते करू दे गृहिणी हाय ना तीस हजार कशाला.
कमीत कमी जसं काम असेल तसं ते वाढवत जायचं.
माणसं असेल तसे पण
कय माणसं किती पण असू द्या कामलट झा की एका माणसाला दहा काम सां की तेवढा पगारच
हजार बाराशे बाराशे चौदाशे सोळाशे
अठरा, वीस, बावीस चोवीस, सव्वीस, अठ्ठावीस, तीस हम् हम मोज्या.
अभी भक्ती को मोजणे लगाते हे आणि
हे धर चहा उतू जाईल माझा.
किती वेळ. दहा मिनिटं बोलायचंय. एक मिनिटं झा दहा मिनिटं?
काय करायचं दहा मिनटं? ऍटलिस्ट सात आठ मिनिटं तर बोलायचं
चालतंय अ
आणि मला -मी -मी फोन लावलो का नाही तुला कधी पण बाहेरन, मग कट करून परत कार्यावर लावतो म्हणजे टास्क कमप्लीट होऊ दे. तीस -
हा. ते दादाला रेड ब- पाठव आठवणीन लिंक.
पाठवते -
हम्म. आणि काय करणार आहेस?
चा पिलेस का कॉफी?
चहा.
बुडवाया कसली बिस्किट आहेत?
पाारले जी.
चांगली बिस्किट- तंआहे.
आता शिल्लक तर तेचयेत. काल येेताना मग घेऊन यायचे नाही का? काल आणायचं म्हण राहिल सगळ्याचे नादात.
हम्म. पप्पानं मला फोन केलीस पोहचलय का म्हणून?
हा, पोहोचले तीन वाजता घरात. केल मगाशी. तिथनं रिक्षा करून गेले स्वारगेट मधन.
मामा म्हणाल, ते तिथ कोल्हापूरला जावा कोल्हापूराहून ए सी बस करून या.
हम्म. ते तुम्ही. तुम्ही सांगा म्हनायचं-
की त्याना फोन करणार होती. म माझा फोनं झाला होता ना? हा
हा. त हा हा म्हटलं असतीलच की.
हम्म हम्म हम्म. बा दादाला कशाला? - ल पाहिजे रेड बसते.
नाही- ते- मेसेज आला ग ती लिंक पाठवा म्हणून, मला- मेसेज आल त तुम्ही त्याला फॉरवर्ड कराल तो. त्या रेड बस काय कशावर न काय आल तर- ते -मला ते लिंक पाठवा तर-
कसली लिंक? रेड बसची, रेड बस कोण पाठवणार सोड, आता जाऊन आलो आपण इगनोर- इग्नोर करायचं.
प ते मला येत राहतेय की नाही ते सारखं.
कट करायला पाहिजे सगळं. सारखेच स -डिलीट कर की ते, डिलीट कर.
हम्
हम्म
बघू आता काय ते
आदितीला केली का फोन नाही आता आदितीला फोन करणार त झाले की तुझ्या ते फक्त
हम, हम चालतंय
आता ए भक्ती कधी येत्या बघ आवाज बसन पण औवरुून बस म्हणून सांगितलं मला ती केंद्रात जाणार आहे आम्ही पहिला केंद्रात जाणार ती पाया पडणार मग आम्ही कती आरतीला जाणार आरती पूर्ण पण बाहेर थांबव
ह मग दिवसा त्या आठ जणच्या टायमातच येणार ग
मणा ती म्हण ती आरती करणार नाही आहे तेवढंच कर नाही ये आती सपवती असती क्रिएशन मागच्या ऑफर होती तिथे परत ऑफरने गेलं सगळं पस्तीस पस्तीस ला पस्तीस ला साध मोमोज पस्तीस ला क्रिस्पी मोमोज पस्तीस चाळीस रुपयाला बर्गर
हम्म
असं सगळं आता तििकं बाहेर ना खाऊ नाल्यात भक्तीला घरातलं काय खाऊ वाटत ना म्हणे चव लागेल
होय चार दिवस राजा रा आहे रामेश्वर फिरलेला
मुतल त्याप हेय ना तुझी तुझ्या रेंजवर चालते माझ्या माझ्या रेंजवर चालाव नावा दुसे काय हे होत नाही ना
वर हे हॅ ह्या उपज ह काय करायचं या बोले
पिते की
हा मग बस बोलत पाहिजे मग काय बोल हा इफेक्टिव्ह काय तर बोल
इफेक्ट तू काय बरल तर मम्माचा पप्पा पोहोचलीत, काय कशातन गेली गाडीत न गेली हो शेवटी बस आता तिला फोन करणार आहे तिकड फोन लाव तिला ते त्यांच्या मम्मी त्यांनी ऐकल नव त्यांच्या गीतामुळे ऐकलच गीतामुळेच.
तिचं काय म्हणत नाही काय म्हणत्या, फक्त मला विचारायला भीती वाटत्या ग. कारण मी विचारलं. तर नाही म्हणू शकत्या डायरेक्ट. हरकत. मम्मी तर मला नाही म्हणल्यावर, तिला विचारायला लावले तर मग ते असं जबरदस्ती होती. त्याव पहिलाच तिला म्हणली तर नाही. कोणाचा विषय येत नाही.
हम्म. मग आपण सांगू आदिती सांगतोय की, गीता मुळ फोन करायला सांग. भक्तीला पाठवून द्या असं. त्या दोघी येतो म्हंटलेला, तेव्हा मागच्या ह्याला आणि अजून कुठे कुठे फिरत बसतत, अजून काय आल्या नाही, रामेश्वर फिरून येतो म्हटल्या आल्यावर येतो म्हटलंत. तिकडं न जच्याकड राला जायच त्यां आग्रहाचे
पार्ले जी इकडं आण
पार्ले पारलेच हाय हो हुडकी, त्यात काय तर कायतरी असं दुसर आपण ते म्हण काय उरलं नव्हतं आपलं.
लेले का सत.
पण. चा नानकट्या अस नानकट्यावर सारखी बिस्किट असली तर का नाही, दहा रुपये इथ गोळे आणायला घेऊन गे सगळ मिळे सगळेच दुकानं बंद होती.
दुप द नंतर एवढ्या लवकर मिळे ग लो नाही कमी पैसे मिळ नाय बुवा.
नको जादा पैसे पाहिजेल रे प्ले मला जरा.
अंजली ना पंधरा पर मग काल पाचशे रुपयाे आल्याले आणि मला फिफ्टी एटच रुपीज आल्यात.
तू चांगलं बोल नव्हतीस. चांगलं का सुसंभाषण हा. कार्य ॲप मध्ये जास्त. पेशन मिळवण्याचा मार्ग दिसत आहे. एव एवढ्या जवळ जवळ बसले म्हटल्यावर येणार की.
हम्म हम्म. ते म्हनला म. ममापाप्पा पोहचल
पोचलीत की मग अशी एक पैसे भरायचे टीएस एस टीएस जी ठीक आहे ठीक आहे होर एष्टीनेच गेलात मला काल मग मामा म्हटले.
सांग शिवाय ती शिवाय एसी बस आहे.
हा हा
न का ह असालाच पाहिजे. लकर रेवंगस्टनोक मिेळादम
बमस्त
मला पारले द्या मला कारराण लागलेलं
हॅप हॅपपस हॅपी हॅप्पी नसल तर मग कुठलं तरी असं करंची बिस्किट आहे म्हन खो नाहीतर क्रॅक जक नको गोडं मोन्याकॊ नाही तर मग गुड्डे
आता फोन कुठला. हो हे थांबा कि म दोन मिनिटच राहिले अस एक मिनिट राहिला संपायला कुय वरड
ह ते पी तीन नंबरला
महिन्यात त्याच्या नाहीतर मग नानपट
असतय बघ बी पॉझिटिव्ह माझा रक्तग्रुप आहे रक्तग्रुप आहे.
ब्लडग्रुप
रक्तग्रूप आहे माझा
तुमच्या घरात रेंज नाह्याय - आकारडा कुठल्या यत
कुठल्याच कार्डला रेंज नाही आमच्या घरात रेंज कृपया तुम्ही थोरात चौकामध्ये एक टॉवर बसून आम्हाला रेंज आणून द्यावी. ह्या शी शी टिव्हीत कॅमेरा बसवून घेतला कोण श्रीषातेनी घरातन काय माहिती पैशाची उलाढाल
म्ह
मला सांगितली नाही तिन का एक्जॅक्टस
मग